हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
बोल की?
ग आवाज येईना की बई कधीपसन हॅलो हॅलो करालोय
मी पण कधीपसन हॅलो हॅलो करतोय मला पण आवाज येईनाच
हम्म कट का केलीस पहिल्यांदा?
नाही मी कट केलं मग ते कट झालं असेल ते आवाज नसल म्हणून
आ हां. मग
ह हा तुझं काय झालंय जॉब करणार होतीस
ह चलोय गावात
कशाला
माहीसेवाकेंद्र
होय
हम्म
किती नई
बघू या पहिल्या महिन्यात जरा कमी देतो बोलल्यात
कितीतरी
पाचपर्यंत
हा चालतंय की गावातल्या गावात
गावातल्या गावात म्हणजे आमच्या गल्लीतच आय
म चालतंय की
आणि काय नऊ ला येतो एकला गेल तर मग साडेतीन ला येतो आणि सहा ला जातो
मस्तये
आणि काय कोण कस्टमर नसतय ग निवांत रील्स बघत बसलोय बघ का दुसरं कोणतंर आली तरच
चालतय की मग चांगलंय की
नाही मग टेम्पररी चाललोय दुसरीकडे तेन सगळीकडें बघितलोय
हम्
मग एका ठिकाणी इचलकरंजीतच अ ऑफिसमध्ये बघितलं सात हजार पेमेंट देतो स्टार्टिंगला ये बोललेलीत
हम्
अजून पण बोलवाल्यात पण काय नको झालंय इचलकरंजीला जाऊन येऊन करायचं सार हजारसाठी
किती वाढवून देणार नंतर तरी
अ काय माहीत स्टार्टिंग आम्ही फ्रेशर्स ना सहा सात देतो बोललीत मग तुला सात देतो म्हणलीत. पण त्यांच्या ऑफिसच टायमिंग हाय. दहा ते सात हाय. मग मी म्हटलं मला एवढं वेळ राया जमत नाही. म्हणताना मग तू साडेनऊ ते साडे सहा ये बोललीत. अ सॉरी सहा.
हम.
बघूया म्हटलं मग परत काल फोन लावलेलीत. आणि मी बघूया म्हटलेल.
जास्त वाढवून देणार असतील नंतर तर म बघायचं.
हम त्यनी मला परत कोडिंगचं काम द्यालयात बई मला नकोय ते कोडिंग पिडिंग.
म्हणतानाच सर माघ लागल्यात. म्हण त्यांनी.
व्हय. म्हणजे त्यानी काय म्हणत्यात माहिती हाय त्यांच एक्सेल डेव्हलप करून द्यायचं
येत नाय म्हणायचं मला.
हम.
तेच तर बाई अ त्याच्यामुळच तर आतापर्यंत एवढं डोकं फिरलंय आणि परत आणि त्याच्यातच जॉब दुसरीकडे पण ढीग हाईत आता अजून एका ठिकाणी जाणार आय मग पल्ले आणि काय
काय
हम. ऍडमिशन तेन अजून नाय नव्ह का?
बघ. बघून आलोयत आता करायचं ऍडमिशन.
पण. आपला अजून रिझल्ट कस काय द्याय नाहीत म.
आले नसतील.
हा हा मग आता ऍडमिशनच प्रोसेस सगळीकड चालु झालंय व्हय.
नाय अजून.
हं
प्रोसेस अजून चालू नाहीं म्हणाय लागल्यात. इ इथ हकड झालेत ग. इकड अजून झालेली नाहीत. काय काय ठिकाणी.
हा मग आता तुला भीती वाटणार नाय काय ग दुसऱ्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये जायला पहिल्यांदा.
कॉलेज चागलं आहेे घे हंड्रेड टक्के प्लेसमेंट घेणार त्यांनी.
हम.
डायरेक्ट कॅप्पस थ्रूच.
पल्ले तुला भीती वाटना.
त्यात काय भ्यायच आता हम. भिऊन चालतय व्हय आता.
हम बघ मग तुला प्लेसमेंट भेटलं तर मला पण तुझ्यासोबत बोलव म्हणस
तेच की
सराना वशिला लाव. म कॉलेज तिथं जवळच आहेत. काय लांब आहेत.
जवळ म्हणजे इथे आहे सात आठ किलोमीटर आहे
तू डेली जाऊन येेऊन कसं करणार.
ट्रेन न.
बोंबला. आन ट्रेन ट्रेनचं जंक्शन तर तिथन जवळ हाय काय.
हा.
कोणकोण गेलायात म तिकड आता.
कोण हाय. हॅलो
हा
हा
कोण कोण गेलाय मग तिकडं म्हणलं?
हां ब बोल की.
कोण कोण गेलाय मुंबईला?
सगळेच मुंबईला असत सगळे.
मग त्या घरात कोण आता?
बंद बंद बंद
बंदच.
हम
ते दोन भाऊ आहेत ना तुला?
होय.
म दोन्ही पण भाऊ तकडंच.
हम.
दोघं पण जॉब करत्यात.
नाही मोठा करतो बारका बारावीला एक ग.
फार काय अजून मग तो पण कॉलेजलाच येतोच आहे.
बारावीला नाही दुसरी ते येतय जवळ.
म्हणजे मुंबईतच आहे काय? हम्म हम् तीस कॉल करायची पाच.
तीस पण पुढ पण वाढून आयले म्हणाय लागत मग.
मे बी तीस कुणाला लावायचे पाच कुरपर्यंत दोन महिने झाला
हा तीस
तीस करायच कोणा ना माझं चारच झालं पाचवा अजून कुणांतर लावायचं
पाच झाले की आणि पाच येते आणि पाच येते ग
मनीला लावलोय मनी म्हंटली काल ब्लाऊज शिकयच
होय हम्म ब्लाऊज शिकाय जाते
मग शिल्पी काय आहे तिचा भाऊ मोबाईल होऊन जातोय.
शिल्प काय न्हत शिल्पी कुठे ऍडमिसन गेल्या कोम
काय त्यांण डिकेटी ला करणार आहे.
पाले ठेऊ काय?
हा चालतय